हॅलो कोण का नंबर पाच खरी
तू पाटव उलात तो
ह
हा
एले मम्मी सोबत बोल कोण एले
काय ग
तुमच्या हॅलो काय करती बाई
काही नाहीग बसल्या काहीने बसल्या
जेवण झालं का चार दिवसला घरी ह
हा तुमचं झालं का
येऊन ददा हा काय खाल्लं
किचरी बनवली होती
का ग भाजी भाकरणी केली
नाही बण
पटाफटा बोल बाई बोलतायल तर दहा आता काय करूय अजून बरी ना
दा मिनट पलेच म्हही
दहा मिनिटं बस एवढा हव हव बोल तर कधी वयची बाई दहा मिनिट त पचा तुकुला काय मारवालो हॅलो
हा बोल ना झाली का ही शेड्यू बनवूनती झाली का म्हणता य तुमची
हा झाली बाई तेव्हा एक रग घेतला एक चादर घेतली हो एक चटाई घेतली हा शिंगल चटही घेतली परत तुला सांग ते हे घेतलं काय साड्या घातल्या आता उद्या तेल घेतलं एक अंगा साबण एक कपड्यात साबण परत अ चार परकर घेतली पाच परकर एक साडी बचचा आहे
हम्म
आणि अजून तुला पाय सांग त बस एवढच घेतलं असं काही जाऊन काही ते खायला आण ते ना वरला घरात बाजार नाही बाजार आणते कुलच्या बाजून
हा तुम्हाला पण आलं
जे सकाळी उठून पटकन तो बादर भरतो नऊ जाल
हम्
दारा बोलला त तो बाजार मीनस मी जातो मस् बळटे त्यांना काही मिरच्या कोथंबीर टमाटर वांगे ब कारले सगळं घेऊन येते
हा ज
ह का नाही ए मार फोनलाग चार्जिंग चार्जर काढ व मारो याला का क कुलाार बां कर या दोन कुलाकारारी काय ग किलाकार मगला तू खबडता ना फर का रा होता काय आ र ला चार्जिंगऊ का हा लागा उघडा त दरवाजा तू जाणत दरवाजे दरवाजा ओढू राहि ना
अ गं त्यात हे टाकायच म्होल नाही
अगं फुगला तो पाण्याने लय पाऊस चालू इकडं तू गेलेली तशी
हा का सोनामस मची ा तां क
काय म्हणणे
काहिनी चांगले मार्क हम्म
हाका
हम् हम्म
हम्म कायवताजून
काही नाही म्हणलं चांगले मार्क पडले म्ह कमी पडले त म्हण नाही नाहीे भारीक पडले
ह का
हम्म
हम्म अजून
अजून काही नाही झा ह कॉग्रेटेशन
आ का
हम्म
ह आता ल की मावशीला फोन करू राहिला मेसेज करू राहिला मलाम काल मावशीने फोन केला परवा दिवशी सुरूलं बोल म्हणे थोडीरी काम बसली मला नाही बा मला टाईम निवासायला बोळायला काम चालू माय माझं
हम्म
हम्म काच काय सुधार लगवणी लादमच
तम त
हम्म
काय माहित
नाही नाही ते बोलांचड जायचं
क
हम्म त्या मग तुला आता ड्युटी लागणार म्हणजे लागणार शंभर टक्के
हम्
नाही
मला मला इतककी पार मार्क पडली अजून किती पाहिजे हम् हम्म
अरे काय कुदंडाक रय
मटकम नक हात घालू अ टूप लागाईल तर ना तेच म्हणून तुम्ही म्हणलं काय करते काही नाही पावा कैचत नाही आहे खर्चायला
आणि रिप्लाय दिरा आणि मॅसेज ह
अ
मी रिप्लाय दिला मेसेजला
थांबा आई उदच तिथल्या किरा कायतरीप्लाय निघला चालू क ख हा
अग मॅ सच क दिलाय म दिन रिपलाय तऊ द्या
हा काय मॅशिच करली त
काही नाही का हे केलेलं आहे काय म्हहिती त्याला काय करायचंय पुढं असंच
चले नि दार पिस कर ह ल का खाय या
काय झालं ग
शिड शिदोड नाही शिदोड आहे घरात हे काढ नाही तस सुबळ उठू राहिल बाहेर पळू राहिलं का पकडी गॅस सुधरावर रागत पहिले सुलल्या
हा उमब ते गॅस पाय बर का
हम्म
गॅस सफय म्हणलं पहिले
हा ना जास्त भापलं पून ठर वाटतो का नाही नाही वायसरीयद वक्त ते सगात ये का पुूरा अ रबर जे काळ रबर आहे प्रॉब्लेम इथं घे.. कोण वार इथं वाचा
एका म्हजी रब्बर रावे ना ये ना इधर बसा हम्म सकाली दांड्यावर जाऊ दोन तास है ना आपके पास हा.. हा चल हा ताई कडी लगायेंगे पण चोर कुठं राहत नाय हॅलो
ह
म्हणलं काय मेसेज टाकला होता त्यांनी
काही नाही ग... काँग्रॅच्युलेशन म्हणे
नाही तू म्हणे रिप्लाय नाही दिला म्हणून म्हटलं काय टाकलं होतं
चांगले मार्क पडले असं म्हणून राहिला म्हटला हा चांगले मार्क पडले असं तसंच बोलत होता काय बोलणार आहे दुसरं चांगले मार्क पडले
हा का.. दुसरं काय नाही म्हनला का पैसा हाये का नाही आहे खर्चायला एम सीएला ऍडमिशन नाही घेऊ राहिली का हाऊ का
हा
बरं बरं चालल... तू काय करते अजून
पेन अभ्यास कर
हम्म.. त्याला टाईम नाही राहात म्हणजे आपण लई रिकाम टेकडेच बसले इथं
हा.. हा ना मग आता लई असं हसायचं सिम्बॉल अन ते पाठवलं
आ...
असं हसायचं सिम्बॉल अन ते पाठवलं म्हटलं
हा का
हम्म मग आता लगेच आला.. पहिले बोलत नव्हता हा मग मी पुढं काही बोललेच नाही
हम्म.. जाऊ दे मरू दे काय नाही बोलायचं
हा
हम्म चालल. फोन केलता तर मला.. काय लग्न नाय करू राहिला का पोरीचं यावर्षी... मी म्हटलं करायचं ना आता
कह्याचा आवाज येऊ राहिला एवढा
ते जेवण बनवते फक्त
आज जेवण... उद्या काही बनवते... काय घ्या ऋतुजा आली का
हा
ऋतुजा आली हा का... कुणीकडे गेलती दोन दिवस तू
बसनी
कुठंतरी गेलती ना म्हणती बाहेर
नाइ गं
नाही का बरं बरं चालल... सुमा वर टाकी बघ हा ठीक आहे किती वेळ झाला बाई
आठ मिनट झाली
झाल्ली का काय मिनटं अजून
नाही नाही
लोकायल तर पंचास तुमार लॉक काही ये झिरो सात एक नऊ हा आ उ दश ये त वाटची
जीत आहे
तम ना बल ब्यास
तेताच त्याचा लॅपटॉप घेतला तुझ्या अभ्यास
हां का मावची मत होती म्हण बाई त्याला बोलून घेऊ तारीख पकडून घेऊ मला ईड तारी काय मुलगी डुटीला लागली आणि काही तारीखयला पकडायची म्हणलं होऊ म्हणलं आता च पुढच्या वर्षी
मग काही नाही बोलली बस ति तू आम्हाला तस पटंग क सक मला त दे त नावी तारीख तारीख तारी अ आकड व वाकड तारी मणत का एड लाल म का
हम्म
काहीनी बोलली चालेल त मी तर तुमच्या गाडीत वाच फोन आणि राात नकला पटक तयार हो्हाय शिरवाळी
हा
तुम्हाला स्वेटर आणू ना मस्त काश्मीरहून
हां म लबस
तुलानी संदेला न बुटेला न सुमेला नी प्पा कतय काय हा चालेल ठेव भाई म
ह